हॅलो हां येतोय ना आवाज?
ठिक आहे बोला बोला.
आवडतो तुम्हाला प्रवास वगैरे करायला आवडत का?
हो बाई मला तर खूप आवडत.
मला मला पण प्रवासच म्हणजे अस फिरायला वगैरे कधीतरी कस कामातून आपल्याला विरंगुळा म्हणून जायला पाहिजेच ना मग अस तुम्हाला फॅमिली सोबत जायला आवडतय की मित्रमैत्रिणींसोबत जायला आवडतय?
तर माझ तर फॅमिली सोबतच जास्त हो मैत्र मैत्रिणीसोबत काही नसत माझ्या वेळेला द्याल कस आहे माझ्या म्हणजे आपल जे कार्यक्रम असतात ना तेवढ्याच मैत्रीनी असतात नंतर काही हे अस नाही की मैत्रिणी सोबत जायला पाहिजे की कारण की कसय त्यांना ही काही किती वेळा वेळ नसतो, आपल्याला वेळ नसतो म्हणजे मग आपण आपल ऍडजस्टमेंट करून फॅमिली सोबत जाऊन यायचे मुलांना घेऊन.
आजच्या याच्यात प्रत्येकच जॉब करत असतो प्रत्येकाला वेळ नसतो बिझी शेड्यूल असत. मग अशा वेळी जर आपण आपल्या फॅमिली सोबत जर गेलो तर आपल्याला तेवढच आपल्या फॅमिली सोबत पण वेळ स्पेंड करताना येतो. आणि म्हणजे आपल थोड नात पण जे असत ते पण थोड घट्ट होत कारण अशी अशी पण आप आपण कस लग्न समारंभ किंवा काय अस काय असल तरच आपण एकत्र येतो. ते सण वगैरे असले गणपती, दिवाळी बाकी अशी क्वचितच एकत्र येत नाही आमच तर तसच होत मग आम्ही सगळे माझ्या मुली किंवा माझ्या मावशीच्या मुली मग जर सगळे आम्ही एकत्र आलो ना तर खूप दमाला होत. हो आम्ही अशा वेळेला. आता काय ठरवतो की चला आपण एक तरी एकतरी आपल्याला ट्रिप काढायला पाहिजे मग आम्ही अस दर तीन महिन्यांनी. सहा महिन्या म्हणजे छोट छोटस जवळच अस कुठ तरी जाऊन यायच. म्हणजे कस हां. म्हणजे सगळ्यांची मग आम्हाला म्हणजे खूप आम्हाला आनंद होतो आम्ही अगदी एवढ एन्जॉय करतो. तो ना प्रत्येक जण. मग मला पण म्हणजे कस आज महिन्यातून दोन महिन्यातून. जायला पाहिजे अस वाटत.
आमचही तसच आहे आता आणि आमच्या घरी कस तर. माझ्या मिस्टरांना जास्त फिरण नाही देवस्थान जास्त आवडत.
हां देव हां फिरायला कुठ तुम्हाला जास्त तस देवस्थान का अस आहे कुठे जातय जास्त तुम्ही लोक?
हो मग कुठेतरी
आम्ही देवस्थांनच पण जातो पण ऍक्च्युली काय असतात आमची आमची जी आवड आहे ते आम्ही चला बा अक्कलकोटला चला काय तुळजापूर आम्हीच ठरवतो पण आता जी मुल आहेत बच्चे कंपनी ती यायला मागत नाय मग ती काय म्हणतात तुमच नेहमीचच. ठिकाण असत तिथून. देवस्थानच असत नाशिकला चला, शिर्डीला चला मग त्यांना ती आवड नस ते मुलांना हा मग त्यांच्यासाठी मग एखादा पार्कच आम्ही काहीतरी नियोजन करतो. किंवा काही झूचं वगैरे असं म्हणजे ते त्यांचं पण होऊन जातं आणि आमचं पण होऊन जात. पोरा कशी बोलतात. प्रत्येक वेळे तुमच देवस्थान देवस्थान ते ते त्यांना नाही फक्त पटत तो मुलांना.
नाही का नाही माझ्या मुलाची काही हरकत नाही. यांना काय कुठेही न्या पण आम्हाला फिरायला.
नाही आमच्या आमच्या मुलांना कसं जास्त त्यांना असं. पार्कला वगैरे झुला जायचं म्हणजे जर एनजॉय की आपण जर एकत्र येत मग स्विमिंग पूल तिथ पाहिजे, खेळाच पाहिजे मग त मुलं पण तिथे रमतात आणि मग आम्ही पण आणि असं जास्त गेलं तर अ आपण कसं जास्त मग काय बनवून न्यायच. एकमेकांच सगळं शेअर करायचं तिथे पण गेल्यानंतर. रोजच आपलं घरातलं जास्तच आपलं बनवायचं मग एखाद्या वेळेला. दोन दिवस आजकाल कस आता तिकडे विला वगैरे असतात ना. ते विला वगैरे बुक केलंय एकदम आणि जर सगळं गेलं. तर खूप एन्जॉय होतं आणि मला तरी आवडतं फिरायला म्हणजे आणि माझं तर मत आहे. निदान सहा महिन्यातून वर्षातून आपण एकदा जायला पाहिजे. त्याच्याने आपला थोडी रिफ्रेश होतो आपला माइंड फ्रेश होतो. आणि नातेवाईकां सोबत गेलं तर आपले संबंध पण सगळ्यांचे टिकून राहतात. चांगले मग
थोडंसं करमणूक होते तसं काही नाही मुलांच कसं वृधावनचाला. मग मथुरेला चला मग तिकडे कसं थोडं फिरणं होतं आणि त्यांना माझ्या मुलांना तर खायची खूप आवड आहे त्यांना त्यांना आता नवीन नवीन डिश खायला खूप आवडते, म्हणजे या गावाचे काय प्रसिद्ध असेल त्या गावाचे काय प्रसिद्ध असेल.
मग तुम्ही स्वतः हा तिथल्या तिथल्या जिथ आपण जात तिथलं बर आणि तेच आणि आम्ही पण म्हणून जास्त पार्सल असं नाहीत लाईट्स नेतो कारण काय मग जिथं असं तिथलं खायला आणि कसं असतं कधी करायचंच मग आप आप तरी काही तिथे पण जाऊन करा इथे पण जाऊन करा अस होत पण ते फास् फूड पण बाहेरच जमत नाही प्रवासात त्यामुळे छोटं मोठं नेऊन तिथला पण थोडस बघायचं.
हो तिथलंही आणि काय दुस
आणि असे एन्जॉयमेंट बोलाल ना तर खूप होते आमची काही प्रवास आपण गेल की गप्पा मारा अंताक्षरी कोण काय विनोद करून दाखवतील.
हो हो
म्हणजे आ असं कसं आपण कोणाशी बोलत नाही पण तिथं सगळी खुलून येतात नातेवाकांनी. प्रत्येक जण क ह
सला जरी गेलो होत मग रेल्वेत गेलो किंवा बसने गेला म्हणजे जे आजूबाजूचे लोक असतात मग आपण बोलतो तर ते ेव भजन व
इनव्हल्व होतात ती पण होतात कारण आता आम्ही दहा ओळखी पण होतात. आणि म्हणजे आपण जरा काय सुरवात केली की एखाद्या कशी एक दोघ तघंच असतात कं एखाद्याला आवड असते. कंट्रोल करण माझं तर तसच होतं मी काही जास्त नाही कंट्रोल मी आताी जर ट्रेननी वैरे गेले आणि कोणाचा असा ग्रुप असला त्यांच जर काही अंताक्षरी वगैरे चालू असल्या किंवा अे भजन वगैरे चालू होते. मी लगेच जाऊन मिक्स होते त्यांच्यात जरी एकटे असले तरी पण हा जरी एकटी असले ना तरी पण मिक्स होते मी
हो ना हो ना नाही आपल्याला आवड असल्यामुळे आणि लहानपणाच्या त्याच गोष्टीत आजी आपल्या आई यांच्यासोबत फिरलो गेलो तर त्या गोष्टी आपल्याला
हा त्या कशा स्मरणात राहातात आपल्या आणि म्हणजे कधी विसरू शकत नाही कारण तेी आपण आवडीनी जात असतो आणि तेव्हा आपल्याला एवढं काही माहिती पण म्हणजे ती त्या त्या वेळची ती आवडच वेगळी असते आपल्याला कुठतरी जायचं कि मामाच्या गावाला आपल्याला कुठतरी फिरायला जायचं आम्ही तर पहिल्यांदा म्हणजे माझे वडील टीचर होते त्याच्यामुळे आम्हाला जरा असं दिवाळी गडबड म्हणजे कधी येते अशी वाट बघत फिरायला जायंचं मिनिमम ते गावाला का होईना पण ते गाडीत बसून जायचंय पहिल्यांदा कसं ते बैलगाडी वगैरे पण असायच्या ना मग त्याच्यात बसून जायचं घोडागाडी बोलून बसून जायचं असं फिरायची म्हणजे ती एक आवडच लागून गेलेली
हो ना आम्ही इथं गेलेलो हो ना शेगावला गजानन महाराज्यांचा तिथं असं व्यवस्थित थांबलेलो हो एक दोन दोन तीन दिवस थांबलो मुलं लहान होते ना तेव्हा तिथं मग तेव्हा त्या आनंद सागरच्या बगीचा होता बघा
हा आहे तिथं खूप छान आहे मी पण गेलेल आहे शेगावला छान आहे छान आहे तिथलं
तिथं मग ते घोडागाडीचे पण तिथे छान घेऊन जातना घोडागाडी अजूनही चालतं बर का तिकडे
हो
इकडे बंद झालेलं आहे पण तिकडे आजुनही चालतो घोडागाडी
आहो काय मी आता बरेच वर्ष गेलेले नाहीये मागे गेलेले तिकडे पण त्यावेेळेला काय तिथे तर मी नाही बघितलं मीबी आम्ही कशी पटकन एक एक दर्शन घेऊन गेले बाकीचे पण होत ना मग ते एक एक एक एक हा दोन तीन दिवसाच तिथेच नियोज म्हणजे कसं असं माहिती पण पाहिजे ना आपल्याला व्यवस्थित तिथे काय आहे काय नाही ते जर आपण माहिती करून गेल तर नियोजन करताना येत आपल्याला मग आम्ही तेच आम्हाला जर जायचं असलं ना पिकनिक ला वगैरे तर मग कुठे जायचं कसं असतं की फिरणं जास्त नाय झालं फिरणं जास्त व्हायला पाहिजे आणि प्रवास पण लवकर असं जवळचं ठिकाण बघतो म्हणजे कधी कधी काय होत नुसता प्रवासातच वेळ जातो आपण जर बघितलं तर लांबच्या ठिकाणाचं बघितल तर मग ते नुसत प्रवासातच वेळ जातो मग एन्जॉयमेंट काही होत म्हणून लवकरच जवळची अशी ठिकाणं बघतो शक्यतो आम्ही पण प्रत्येक जण कशी जॉबवाली असतात त्यांना वेळ मिळतेच असं नाही मग एक दोन दिवस हा मग एक दोन दिवसच सुट्टी असते हं
भागात पण फिरण्याचे भरपूर आहे वालेरीचा धबधबा इतका सुंदर असतो ना पावसाळ्यात की म्हणजे खूप लांबून लांबून लोक येतात धबधबा बघायला
पावसाळ्यात का बघितलं पाहिजे कुठला कुठला जिल्हा आला तो
आमचा नंदुरबार जिल्हा आहे
नंदुरबार मध्ये आहे का तो धबधबा
हो वालेरी वालेरी धबदबा म्हणतात. त्याला वालेरीच हम खूप हम हम.. लांबून लांबून लोकं येतातं, खूप छान तिकडे असं
पावसाळ्यात म तिथं राहण्याचं वगैरे काय तिथेचं आहे. सोय काय आजूबाजूला कुठे काय आहे?
आजूबाजूला जावं लागतं आपल्याला, हो म्हणजे तिथं राहण्यांची सोय फक्त आपल्याला काह घरून काय जेवण वगैरे घेऊन गेले तर मग ते आहे तिथं बसायची सोय, खायची सोय.
हा हा पावसाळ्यात ना तिकडे ते मार्लेश्वर स्वर म्हणून पण आहे ना रत्नागिरीचा तिथे पण खूप छान वाटतं. हा त्यात धबधबे सगळीकडूनं चालू असतात. आणि मग ते तिथे शिवजीचं मंदिर आहे आणि तिथे साप वगैर नाग वगैरे ते कपारीतच बसले असतात तेना गं असा ती सवय झालीये आता ते मोठे काही कोणाला कळत नाही करत नाही ते काही हा म्हणजे छोट छोटे-छोटे का होईना आहेत. अजून तिथे पूर्ण काव पण तिथं निसर्गाचा धबधबा आणि एवढा छान आहे ना
तिथं खूप छान आहे ना जस आपण पिक्चर मध्ये बघतो. तो ना वरून धबधबा पडतो पण खाली खोल नाही बरं का. हा खायचं, एखादा धबधबा कसा असतो असतो जिथं खाली पाणी पडत तो खूप खोल असतं, म्हणजे यायला भीती वाटते. तसं नाही बरं का इथं, अगदीचं सपाठीये.
पुण्याच झालं मग ते जायची आता इच्छाचं नाही. झाली ते भुशी डॅम वगैरे बंदच केलं ना ते. गेल्या वर्षी
नाही इथं तसं नाही इथं म्हणजे तो भाग अगदी खोलचं नाही पहाडांमधून पाणी खाली पडत आणि सरळ अस अस जशी नदी कशी असते ती खोल ह म्हणजे सरळं पाणी वाहतं त्याच्यातनं, मुलं त्या धबधबा खाली आंघोळ करतात. कमरेपर्यंत पण पाणी येत नाही ते वरून पडलेलं, म्हणजे सरळ खाली निघतं ते पाण्याचं
नाग तेच नाग तेचं जातात. तर तुम्ही सांगितलंत ना पुढच्या वेळेला मी नक्कीचं, म्हणजे सजेस्ट करेन की असं असं एक आहे म्हणूनं. ते युट्यूबला पण सर्च केल्यावर समजा मिळेलचं. आणि मग एक प्लॅनिंग करू पावसाळ्यात हा कारण कसं आपण इथल्या इथत बघतो आता पण आता जरा लांब लांबच जरा कुठे काय ते आपल्याला माहिती पण नसतं.
नाही ना आणि ते कसं जवळच सगळ्याना माहिती असते. पण लांबची काही माहिती नसते, मग त्याच्यामुळे आपलं काही गोष्टी माहिती माहिती नसत ना त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचतही नाही.
पोचत नाहीयं तेच होत ना माहिती पाहिजे जायचं म्हणून बोलतोय म नुसतं प्रवास केल्याने काय उपयोग नाहीयं, पटकन अक्युरेट आपण गेल तर बरं होतं मग.
हम हम हम.. तेच ना.
आमचं, नक्की नक्की येऊ आम्ही. कारण काय आम्हाला हा आ आता कसं नवीन नवीन म्हणजे कसं आता विचारतात मला पण आमच्या पण ग्रुप मध्ये आहे ना ग नातेवाईकांचा मग त्याच्यामध्ये विचारतात कोणी ठिकाण सुचवा कुठे जायचं काय करायचं. आता एक आमच एक अयोध्याचं राम मंदिरचं एक चाललंय प्लॅनिंग. पण मग ते पण डिसेंबर वगैरे नाही, मी नाही तुम्ही आल्यात जाऊन का? मी नाही जाऊन आले अजून. ते एकतात नाही हा नाही म्हणून म्हणून म्हणतेय सगळी जण एकत्र आला अन सगळ्यांना रजा मिळाला सगळ्यांना किंवा नातेवाईकांसोबत जायचं बोल तर हा थोडा प्रॉब्लेम येतो. कारण आता बरिशी आमची सगळे आहेत माझे भाऊ बहिणी वगैरे सगळे बरिशी जॉब करणारी आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते ऍडजस्ट प्रत्येकाला सगळ डेट होत नाही म्हणून आम्ही छोटस बघतो एखाद दोन दिवसाच असं जाऊन येतो. झालेल असेल हा हा प्रत्येकाच्या गाड्यात प्रत्येकाने आपलं तिथं जायचं वीणा घ्यायचं एन्जॉय करायचं यायचं
हो ना ते झाकल असत गाडी राहिली का पटकन पटकन हुत
चालल तुम्ही सांगितलं नक्की मी प्रयत्न करीन बघीन
सर्च करा युट्यूबला हम ह त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित होत
हा हा
माहिती राहिली
चालेल चालेल ओके थँक्यू